हॅलो.
हा बोल भावा कुठ आहेस?
काय नाही हाय इकडे.
अरे मगाशी अरे अचानक कॉल करत झाला रे.
हा - हा - हा कट झाला काय?
हो काय माहिती आहे कसं झाला अचानक कॉल करत झाला.
गेला असं नेटवर्क गेला असल वाट
हा बहुतेक नेटवर्क गेल असेल तर लावत तुला पण काय लागला नाही परत बहुतेक लेट माझं नेटवक गेला नाही तर तु तरी गेले असेल काहीतरी झालं असेल. हम्म. कारण पाऊस पडतोय ना रे रिमझिम- रिमझिम थोडा- थोडा.
हा पाऊस पडतो त्याच्यामुळे रे अ पाऊस आता किती दिवस पाऊस ना पाच सहा दिवस पाऊस नव्हता आता लागायला सुरुवात झालीय की आता पडतच राहतोय पाऊस सारखा.
होय नेटवर्क प्रॉब्लेम झाला जरा त्यामुळे हम्म. हो जेवलास?
हा जेवलो.
काय होतं मग आज?
आज काय नाही आज चिकन होत.
अरे भारी रे आम्ही असून तर कधी चिकन केला नाही आज अचानक चिकन?
आज तुम्ही नाही तेव्हा चिकन केला नाही रे.
वाह.
तुम्ही असाल तेव्हा नाही केलेलं.
काय आमच्यासोबत कसली दुश्मनी काढतोय काय माहिती? हे बरोबर नाही रे.
हा हम्म ते काय- काय?
ते ना उद्याच्या पेपरचा अभ्यास झाला काय?
उद्याच्या पेपरचा काय अभ्यास करणार काय- काय समजत नाही काय करायचं आणि काय नाही. असयनमेंट देला न येत अ त सर बोललेत की तिसऱ्या चौथ्या पाचव्या असाइनमेंट मधलं कोणते पण क्वेशन येतील काय येतील अभ्यास करायचा कसा. तो विषय आहे हम्म. कारण का तीन चार पाच असाइनमेंट मध्ये क्वेश्चन पण भरपूर आहेत ना एवढे.
किती किती क्वेश्चन दिले त्यांनी?
अरे किती दो तीन तीन की दोन दोन गेला ना काहीतरी पण ते मोठे मोठे आहेत ना क्वेश्चन. एवढे पाठ करायचे म्हटल्यानंतर एका दिवसात तरी होणार नाहीत तेवढे आपलेस
हो अन्सर तरी काढलेत का र त्यातले त्याचे?
आनसर काढला नाहीत कुणीतरी मंथन पांचलनी काहीतरी पाठवला नाहीत आनसर बघू या हम्म.
काय करणार.
हम्म तोच आहे विषय. बघूया आता काय उद्या जायच. आणि बघायचं काय कसं काय होतय काय ते
आता परीक्षा आल्या परीक्षेला सामोर जावा यायचां आता काय करणार.
हो हो अरे सर्व मान्य पण आता आज तुला आपल्याला माहिती आहे ब. परीक्षा येणार आहे दोन तीन दिवसात हे सर आधी तीन दिवस आधी कसे देतय मग आता लिहिणार कधी
हा मग पाठ कधी करणार कस लिहिणार काय कधी करणार.
नॉन्सेन्स एवढं कळत नाही काय.
म तो काय ना विषयर आता मला सांगा आता परीक्षा एक्झाम सुरू आता माहिती आहेत. अ सतरा तारखेपासून एक्झाम सुरु होणार आहे सोळा तारखेपासून मे नाही आगोद्रदे. अगोदर तीन चार दिवस अगोदर जरी देतात नाका श ते आपण पाठ करायला झाले असते काय. तरी वय.
अरे कसं पाठ करणार सांग तू आता आता तीन चार दिवस बोलतोयस तू आता लिहिणार. कधी त्याला लिहायला तुला दोन दिवस जाणार र्पाठचा तु. त्या एक दिवस जाणारच जाणार. आठवड्याभर आधी दि दिलं असतं ना.
हा माझं मत कसं होतं आता एक दिवस गेलाय ना तर त्याच्या अगोदर जरी. तीन चार दिवस देतात ना तरी थोडंफार तरी आपण काहीतरी केलेलं असतं ररी असा माझा विषय
हा एक एक असाइनमेंट तरी वाचून झाली असती त्याची
हा एकतरी झाली असती वाचून
पण आता देताना त तिनी एक साथ दिले मग करणार काय आपण तरी आता
हम्म तिने एकटला नाही तिथलं पाठ कुठं करणार आणि काय करणार
होय आता त्यांना सांगायला पाहिजे बाबा.
हम्म काहीतरी ऍडजस्ट करा एवढं सर एवढं जमत नाही सर एका दिवसात कसं म्हणून आम्ही सर काय पाठ करणार. हे आहे. एक क्वेश्चन पाठ कराय तरी दहा पंधरा मिनिटं तरी हवी एक तासभर तरी हवा तरी पण तो लक्षात नाही राही लगेच त्या रिएक्शन रिएक्शन वगैरे आहेत त्या काय समजतय समजत नाहीत. हम्म.
आणि एक तर सर बरोबर शिकवत पण नाहीत समजून शिकवत नाहीत. त्यांच श शि शिकवणं कमी आणि गप्पा गोष्टी जास्त.
मग आता आहे ना विषय तोच आहे.
तेच आज पण अरे त्यांच्या कॅबिन मध्ये गेलेलो सरांच्या
हम्म, कधी काल? हा हा.
तर गप्पाच मारत होते सर.
हा!
अ काय? मग मी पण जरा म्हटलं घे सरांसोबत जरा मारूया गप्पा, म्हणलं सर जेवलात काय? जेवलो, म्हटलं काय जेवलात? तर मॅडम हसायला लागल्या. बघा काय विचारता? काय जेवलात? मग सर बोलतात काय सांगू तुला? काय जेवलो म्हणून? म्हणलं सांगा सर काय ते? आम्हाला खाऊदे काय खाताय काय नाय? आम्ही हॉस्टेलच खाऊनच दमलो.
हां!
हम्म, थालीपीठ आणलं होतं आज.
हा!
म्हणलं सर मजा आहे तुमची आम्हाला पण आणायच होतं काहीतरी?
होय!
आणू आणू बोलले आणि हासले आणि गप बस
हा हा, म तेच आहे ना, आपण काय का सर पण काय बुवा काय? गप्पा गोष्टी जास्त पण चांगलेत सर म्हणजे बोलतात म्हणजे बोलाय बिलाय चांगलेत काही विषय नाही एवढा.
हो स हा तसे सर चांग बोलाय चांगलेत पण मधीच पण त्यांना काय हो -तं काय माहिती? मधी बोलतात माझ्या मस् करी करा मग नंतर केली की म्हणतातले मी माझे लिमिट एक केली तर तुम्हाला भारी पडेल अरे क करायचं काय? आम्ही मस्करी करायची कि न करायची?
करायची.
काय कळतं नाही बाबा यांचं.
हम्म हम्म!
केली तरी प्रॉब्लेम, नाही केली तरी प्रॉब्लेम. तेच ना.
मग बघूया आता काय? उद्या उद्या पण पेपर हाय त्यांचा आता. बघूया काय होतंय? कसं काय? उद्या पेपर आहे काय होतय कसं बघूया?
होय, हम्म! हम्म, अरे जांभळे द्यायला लागलास काय विषय आहे?
अरे काय काय कंटाळ आलाय काय?
थकलायस वाटतं आज खूप?
अरे काय काय या अभ्यासाचं याचं पण काय समजत नाही ह्यांच आणि काय कंटाळा आलाय रे हॉस्टेल ला बसून-बसून इथं वैताग येतो. हेच खाऊन सगळं मेसला जेवण बिवण पण बरोबर नाही ना.
अरे पोरांसोबत राहा जरा, टाइम स्पेंड कर पोरांसोबत. तू बघेल तेव्हा तू तो मोबाईल घेऊनच असतोयस, अरे होय फो तू फक् रूममध्ये असतेस पोरांसोबत, पोरांसोबत खेळायला नुस
खेळाय कुठं जाणार, पोर खय-खय जाता पोरं आता खेळाय.
आता-आता पावसात ना-नाही त्यामुळे पत्ते बित्ते खेळत बसायचे. येत नाहीत अ मान्य आ ठीक आहे मान्य तुला, ऐक-ऐक हॅलो तुला येत नाही मान्यय रे!
हा.
मला तरी कुठं येतं, मी पण खेळतो ना तरी पण, खेळाय जरा बघ कायचं कसं काय ते, अशी ये मजा मस्ती चालते माहिती आहे ना तुला!
हा मजा मस्ती चालते रे, पण आता क विषय काये? त्यातलं थोडं तरी काहीतरी समजाय पाहिजे ना! थोडं पण नाही समजत, मग आता च-आता बाज
विचारायचं बाजल्याला, बाबा हे कसंय बरोबरे की नाय?
हम्म-हम्म-हम्म.
मग, मी पण तेच करतो. मी माझ्याल हर्षलला विचारय विचारतो मी, बा हे बरोबर आहे का बघ, सिंकेस बघ हाय का बरोबर?
हा.
मग मजा येत रे नंतर-नंतर.
हा ते पण हायच.
मग, डाव रंगला की मजा येते, पाय-पाहिलंस ना तू?
हा, बघतलाय रे मजा येते मग थोडं-थोडं नंतर-नंतरला.
म.
हम्म.
मज्जा आता नाही करणार तर कधी करणार?
कधी करणार ते पण हायच रे, मज्जा करायच हे आताच आहे नं तर काय एकदा, हे वय गेलं की नंतर मजा करायला नाय भेटत.
हो, त्यात आपला फिरायचा प्लॅन चालू आहे तो पण अजून काय होईत नाय, सक्सेस होत नाय.
बघूया आपण सक्सेस करूया रे एकदा, कधीतरी आता करूया नाही तर काय सारखं प्लॅन करतावाय, सारखे आपण परत कॅन्सल करतावाय प्लॅन करतावाय कॅन्सल करतावाय.
हो मागे माहिती आहे ना, सेमिस्टरच आपल्या काय आलेलं. बोलले बा सई काय बोलली होते, जायचं गोव्याला फिरायला. गेलो आपण? जशी सुचणा झाली ते दुसऱ्या दिवशी सगळे गुल.
गुल.
मग, म्हणून म्हणतो आता काय तर असेल ना सेशनला झाली ना, सेशनल झाली की लगेच कुठं तरी फिरायला जावुया, मग सेमिशनर नंतर सगळी मोकळी जायला घरी.
हा मग घरी जातील ना, आपआपल्या सर्व.
हा.
हम्म, बघूया प्लॅनिंग करूया तो आपण ठरवु, सर्वांना विचारून बघाय पायजे. कसं काय ते, आणि प्लॅनिंग करूया एकदा जाऊया रे, सारखे आपण कॅन्सल कर काय प्लॅन करतावाय, आणि कॅन्सल करतावाय असा विषय झाला हं.
ते आपलं कस झालंय माहितीये का, खाकेत कळसा आनी गावाला वळसा.
गावा वळसा असं झालय.
तेच सगळे असून पण आपण जायेत नाय, म्हणजे विचार कर.
हम्म म.
हम्म. असं पण नाही की आपल्या गाड्या नाहीत, मंथनची गाडी आहे,
मं
अं आपले परंत दुसऱ्यां म्हणंतरची एक गांडी आहे
मं
प्रथमेश ची गांडी किती झाल्या तीनं झाल्यां परं सुशलां पणं सांगली की चार तीनं चौक बारा बारा जणं जातांत एकांकडे तीनं जणं
तीनं जणं बारा जणं आरामांत जाऊं शकतो आपणं
हां मंग
मं
अच्छा आणि अशी ती कुंठन तरी एक गांडी अजूंन ऍडजस्ट केली की रेहची दिली तरं रेहं तिची एक भेटं ते मां आपल्यांला
हां रियालां घ्यां रियाला घ्यां यांचा ये चलं बाबां तूं एक
हां तो आंला तरं आंला नं आंला तरी कायं असं नाहीं विषय नाहीं गांडी घेऊ शकतो तझे आपणं मंग दिलं तरां त्यांना
हां दिल्लीतं आहे
मं
हम्मं असं आहे नां पणं मागच्यांसारखा कॅन्सल करांयला नको मागच्यांसारखा कॅन्सल नको तो बोलां
मागचं चुकलं रे सेशन झाली नां तेव्हां जायंला सेकंड सेजन झाली नां तेंव्हां जायंला पाहिजे हों
हां आणि आंता मध्यें पणं तां मधं पणं केलां नव्हतां साबडवलां जायं वलां तो पणं कॅन्सल केललां एकांमुळे कॅन्सल होतो रे एक तो वलां की नको जाऊंया म्हणूंन आंता मलां गांवी जायचं आहे मंथन गं गांवी जायचं बरं लागलं मं जां गांवी मंग तो गांवी गेलां मंग एक बाईक कमी झांली मंग बाकीची बोलेथून आम्हांने पणं यायचं आहे मगं म्हं आंता त्यांना नाहीं त्यांना सोडूंन तरी आपणं कसं जाणारं मंग कॅन्सलं केलेलं ते पूर्ण
हो
हम्मं
कायं करणारं कायं नाहीं तेचं नां त्यांच्यामुळे आपल्यांला आपलं सगळं कॅन्सल होतंय सगळं
हां असां झालां विषय
तेचं नां म्हूंन म्हं हम्मं म्हंण मंग तो सेमिस्टर झालां नको आंता सिस्टरं झाली नां की जाऊंया मंग
सेशनर झावरं जां यां सेमस्टर झाल्यांवरलांही टाइमोललं मतो
तेचं नां
आणि पळतील पणं सगळें लं के झाले झाले सेमिस्टर कि संध्याकाळी गोल होतील इं देने
जवळं आहेतं म्हणजे असं पाचंल हद्दं बिद्दे राजांपूर असले असं ते लगेचं जाणारं झाले की लगेचं जाणारं
लगेचं जाणारं
मंग राहिले कोणं कोल्हापूर सांगली रिंगली तिकडच्यां ते मगं आपणं आम्हीं राहिलो मंग
हां पणं कोल्हापूरवाले तिकडं तुम्हीं पणं तिकडे जाऊं शकता रे कारणं कां तुम्हांला पणं इ. ते संध्याकाळच्या लगेच जाया.
अरे होय पण कोल्हापूर म्हणजे प्रॉपर सगळे कोल्हापूरमध्येध्ये नाही राहायच. रे कायही जण कोल्हापूरच्या आतमध्ये पण रहातात खूप आत म्यध्ये रहातात हा. अता बघ पेपर सुटणार दुपारी सुटतो सेमिस्टरचा एक ला. हम्म तो झाला कि मग एस टी कधी येईल? त्याच्यावर आहे.
त्याच्यावर आहे ह.
इथून एस टी पकडणार कधी कोल्हापुरात जाणार कधी परत कोल्हापूरात तु पुढची एटी भेटणार कधी अर्धा दिवस गेला त्याच्यातच
हम्म मग
अ.. माझ तर सांगू तुला कस आहे इथून गेलो ना मी
हम्
गेलो कि आधी एसटी बघणार ती कुठ कींती आहे.
हम्म.
तिथं नं कोल्हापूरात जायला लागणार किती. दीड दोन तास लागेल दीड, दोन तास चल.
हम हम.
हा तो लागला.
हम्म.
ह. मग परत कोल्हापुरातून मला माझ्या मलकापूरला जायला ती एसटी बघायला लागणार.
हम्म.
हा ते पण एस ट्या टायमावर नसतात सगळे लेट असतात त्या
हा.
मग आणि मग मालकापूर परत मला वाडाप घेऊन. परत जा पुढे जायला पाहिजे.
मग तुला भरपूर फिरायला लागतं ना.